हॅलो
हॅलो, हॅलो हा बोलकी ग बरी आहेस का?
बरी कमटू...
हो आहे क मग काय म्हणते...
काय...
ह...
हो म... ह काय चालेल सगळं व्यवस्थित आहे.... हॅलो...
हा बरेच सगळे व्यवस्थित आहे..
बर बर आता म्हणजे श्रावण.. जलाई येल वगैरे जत्रा सुरु होत्या... हो चण वेगवेगळे तुझे आवड..
माझ आवडत सनय.
हो तूझ आवडता सण...
दिवाळी ह...
दिवाळी मग दिवाळी तो काय... काय मज्जा करते...
काय काय म्हणजे आता जी सगळी करतेस ते...
अरे पण काही तर असेल ना स्पेशल तुला तुझ आवडत असं नाही म्हणल्यावर काही तर... ते खल..
काय नाही अ..
हा
काय दिवाळी दिवाळी करतेय... फाटांकडे फोडतत नवीन कपडे घेत्यात...
हो ना फटाकडे फराळ करतात तुम्ही काय काय फराळ करता....
आम्ही होय..
हा...
कानवले करंजी...
हा...
ते चौकणी काय असत... कापण्या... हा चकली गुलामजाम सगळंच करतो...
मग तुला कोणती तर रेसिपी सांगता येईल का मला का तुला माहिती नाही...
कशाची रेसिपी...
हो कशाचे तर कुठला कोणत्या तर एका पदर्थाची.... फराळमधल्या एका पदार्थाची रेसिपी वगैरे...
नाही माहिती...
होय मी सांगू काय कशाच तरी...
सांग...
का.. कस करता करंजी तुम्ही...
करंजी म्हणजे ति चौकनि....
कानवले....
अच्छा ते त्यात ते सारण भरायच...
हो हो हो ते हेच माहित आहे तुला आणि रेसपी काय.... सांगणार आहेस....
तू सांगणार र आहे ना रेसिपी सांग....
हा हा म... सारण म्हणजे ते मैदा आधी मैद्याचा पोट मळून ठेवते.... दहा, पंधरा मिनट मग ते मळल्यानंतर जरा दहा, पंधरा मिनिट ठेवुन जरा मऊ लुसलुशीत होतय ना पीठ ते. त्याच्यामुळे मग ते मऊ मुळ कराय ठेवतोय हो दहा, पंधरा मिनिट मग अ खिसलेल खोबरं असतय त्या खोबऱ्यामध्ये हम् पीठी साखर, वेलदोडे तर आवडीनुसार जर गुळ घालायच असेल तर गुळ. नाहीतर मग पीठीसाखरच वापरून त्याच्यात. म्हणजे त्या साऱनमध्ये भरतो. खसखस आणि म्हणजे ते खसखस टाकल्यावर छान लागतात. ना.
हा.
खसखस टाकतातच सगळे हे ना. हम्म, हा. मग ते टाकून. आणि सगळं व्यवस्थित ते मिक्स करून वगैरे. मग ते अस त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे. मग ते खवटायचं अस. पुरी पत लाटून मग आपन. आपल्याला त्याला ग्लासाने सुधा शेप. देता येत नाही तर त्या येतातच वगैर. कायतर म्हणतात त्याला, हा ते. मग त्याने मगतो आणि मिडीयम अस. आचेवर आम्ही ते तळून घेतोय सगळं पदा भाजी सगळे ते करंज्या ते मी वत. कसं. व्यवस्थित तळलं जातं ना. आणि मोठ ठेवलं म्हणजे तर मग करपतंय. पण्याची शक्यता असते, ते खूपच लाल-लाल होतात. पण आताच्या खोड तर काही म्हणजे नाहीले वगैरे असतात. ते काय पहिल्यासारखं लाआगतच नाहीत ना.
हम्म.
म्हणजे आधीचच आधीचे लोकं वगैरे करायची की. असं छान लागायचं ते सगळं. ह.
हा हा.
आताच काय पहिल्यासारखं चवी राहिल्या नाहीत ना काय. काहीच ना.
हम्म.
पहिलं कस थोडस. थोड्याशस हेच्यात पण खूप छान अस लागत होत. दिवाळीचा फराळ. कळ्या सुद्धा. पण आता कसे सगळे पता केक्स वगैरे, सगळे अव्हेलेबल झालेत. नाही ते म्हजे गुलाबजामचे. अनारसे चिकल्याचे सगळे आयत अस पीठ झालंय ना त्याच्या मुळे पहिल्या सारख ते ना हेच हे अ नाहीच सवय नाहीये, तर मग ती पासेस आता अवेलेबल पास. तिकडच्या साईट राधाकृष्ण मंदिरात गुलाब जामुन छान देतात खरं अस मेहत घ्यायला लागत नाहीत. फक्त पीठअ विकत आणलेले असत. तेच्या थोटसे दूध मिक्स करून. दुधात मळून घेऊन. त्याचे छोटे छोटे गोळे गोळे हे करून. ते किती छान लागतात. म्हणजे ते गुलाबजाम पॅकेट. म्हणजे आम्ही पॅकेट मधलेच चकल्यांचे पीठ आलंय. ते सुद्धा ह लक्ष
हा
हो तुम्ही उद्या ते तयार पाठ क्रिस्तान घरात सर्व करता
घरीच करतो आम्ही सगळं
म्हणजे ते आहेत तर गुलाबजामच वगैरे अस तयार पाकिटच आणत नाही का तूम्ही,
हा
आम्ही पण विकत आणत नाही कधीतरी असं मग नाहीच वेळ मिळाला खूपच ते झाला म्हणजे वेळ कमी असल्याने मग आम्ही जेवून घेतो आणि दिवा ळीला कराव असं काही नाही म्हणजे आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही गुलाबजामच काय पाकिट्स आणून घरात करतो.
हा
हम् तुम्ही मग काय आधुन मधून करत नाही काय
अधून मधून फक्त ती यात्रा नसते का कसली तरी
हा म्हणजे तुमच्या ते घरचे देव वगैरे असतात ते ते
हा त्याला करतो फक्त
हा त्यां छोट्या श्या घरातले ते सण साजरे करायच असेल तर तुही करता का ते.
हा
ह खर मग तुम्ही करतात कि सांगत असता
हा म्हणजे तवा वेळ नसतो म्हणून,
हा हम अच्छा मग तुम्ही लाडू वगैरे करत असताना रव्याचे, बुंदीचे लाडू वैगेरे असतात ना.
हा अ करतो की,
हम अजून काय काय म्हणताय मग
हॅलो
हॅलो हा तू काय करत नाहीस काय घरात हो, येतय
मी काय नाही करत मी नाही काय करत माझी मम्मी खंबीर आहे. सगळं करायला, हम्म मम्मी आहे की काही करायची गरज नाही.
हो हो मम्मीच तु मदत वगैरे कधी करतेत का नाही. हो
हा हा मग करते.
होय
हम्म माझी मदत केलेली मम्मीला आवडत नाही.
होय, म्हणजे मम्मीला तू केलेलं काम आवडत नाही. का तूझं तू करीत तिझ ते केलेला तिला सोपं वाटत.
हम्म तेच की
हम्म मग बाकी काय म्हण तेस.
काय नाही.
तूझं स्पेशल कुठला पदार्थ दिवाळी फराळ्यामध्ये, तुझ्या आवडीचा
खाते मी सगळेच. पण गुलामजामन गुलामजम, कापण्या-
ते का वजटेत का म्हणजे गोड पदार्थ तुझे. हो गोड पदार्थ आवडत. होय. मग गुलाबजामून. एवढं आवडत त गुलामजामची रेसिपी वगैरे, नाही का माहिती तुला मग
नाहीय
होय, हो मग एकदा ट्राय करून बघायचं आता, इंटरनेट दवारे आपल्याला सगळं माहिती होतं मना कोणाशी गरज लागत नाही काही नाही, दवारे सगळं आपण शिकू शकतो आता हम्म. मग त्याच्यावर बघून कधी तर ट्राय करून पाहायचं, होत का व्यवस्थित वगैरे
हम्म!
येत नसेल तर मग, कोणाला तर रेसिपी विचारायची.
हम्म!
हम्म! मग अजून काय म्हणतेस?
का नाही.
होय.
तू काय म्हणती.
मी पण काय नाही, निवांत माझं निवांत चाललंय तेच म्हणलं दिवाळीच तुम्ही काय काय करता? तुझे फेेवरेट पदार्थ वगैरे कोणते आहेत. कोणते नाही? त्याच विचारायचं होतं ना मला.
हा हा दिवाळी अजून लांब आहे.